झ झोप मग बर बर हॅलो
हा
हा बोला काय म्हणताय
काय झालं बाळ आहे का
आहे आहे त्याला झोप आले या त्याला अंथरण करून दिलं बघू झोपतोय काय आता त्याच कसं आहे मी झोपले होते त्याच्या बाजू तुला असेल ना तरच झोपतोय तो नाहीतर नाही झोपत असं आहे त्याचं
हा हा हा
मग झोपला ना एकदा मग त्याच्यानंतर उठलं तर चालत पण झोप त्याच्या जवळ झोपायला पाहिजे नाही नाही झोपतो खाली झोपतो झोका वगैरे काही लागत नाही पण कसं त्याच्या बाजूलाच होत पाय पाहिजे तू पण झोप असं म्हणतय मला
हो हो मला वाटलं त झोपला असेल म्हणून मग तुम्ही मेसेज केलेला
होत इथ आमच्या घराजवळ ना एक दत्ताचं मंदिर आहे दत्ताचं मंदिर आहे आमच्या घराजवळ एक
हो का अरे वा
मग तिथे कणी सावली असते दिवसभर मग तो कनी जातो तिथे खेळायला गल्लीत तट्टी असल्यामुळे ना सगळे मुलं घरातच आहेत
हो
त्याच्यामुळे जातो मग तो गेला होता खेळायला मग तोपर्यंत बघू म्हटलं एक दोन कॉल झाले तरी पण पुष्कळहत म्हटले
केले का मग तुम्ही कोणाला
मगाशी एक झाला माझा
ओके
म आता तुम्हाला दुसरा
हो हो
पुरा येत आता बघू आणि कोण ओळखीचा असेल तर तुम्हाला नंबर वगैरे असेल तर द्या मला पण
हा तर बोलायला पण होत ना असं मी पण तेच म्हटलं की जसं आता आपण झालो एक दोन दिवसापासून सवयचं झालं ना मग ते छान वाटतं बोलायला पण
होय होय पण आता बोते का आपल्याला परत विच्या वेळेस नाही लागणार वाटत कॉल झालेत वाटत आपले
काय झालं
कॉल झाले काय आपल्या म्हणजे एका व्यक्तीला आपण चार वेळा फोन करू शकतो ना
हम्म चार की पाच आहे ना
बघू आता परत एकदा लावून बघू लागला तर लागतोय नाही तर नाही
ठीक आहे
हो म्हणजेजून भरपूर आहे तुमच्या तकड कोण ओळखीच आहे का असं आणि परत
मी त्या ह्याच्यावर केलेलं ग्रुपवर आहेन तो नवीन ग्रुप
हा हा कुठला
तो ग्रुप बनवला आहे ना
कुठला फ्रेंडो कॉलचा
अ नाही नाही कार्याचाच एक नवीन ग्रुप बनवलाय फ्रेंड अ कॉल साठी तुम्ही नाहीत का त्याच्यात
नाही
मग जो जो ग्रुप आहे ना त्याच्यात मेसेज करा तुम्ही किंवा त्या ताई आहेत का त्यांना सागा मला इकडे ऍड करा म्हणून मग तेथे ते फक्त कॉलवालेच ऍड झाले आहेत म्हणजे तिे मेसेज टाू शकत
होय होय टाकू नका सांगायला लागलेत
हम्म तो नवीन ग्रुप केलेला आहे तिथे फक्त कॉलसाठी मग तिथे एकमेकांचे कॉल साठी विचारू शकतो आपण हो
नाही नाही म्हणजे त्यांनी ऍड केले क पणच ऍड व्हायचं
तिथे सांगायचंय की हा मी पण आहे फोन फ्रेंडसाठी ती मग ते आपल्याला ऍड करतात
हा हा
हम्म
बरं बर बघते मग
हो आणि असं दुसरं कुणी असेल ज्याच्याकडे फक्त कार्य ॲप असेल तर त्याला कॉल करू शकतो आपण
हा हा कार्या ॲप असेल तर
हा मला असं पण कुणीतरी काल बोलल कि ज्याच्याकडे असेल ना तर त्याला आपण कॉल करू शकतो अस म्हणतात
ह हा बघायला पाहिजे कसे येत येत
करू शकतो असे
पण कसं होते माहित आहे आपण फोन केलो आम्ही कसं व्हायला लागलं माझं मी शक्यतो दुपारी करायला लागल ना दुपारी शक्यता को ऑनलाईन नसतेच
हम् हम्
मग त्याच्यामुं नाही व्हायला आता बहुतेक सात दिवसात आणि परत टास्क पूर्ण करायचं आहे असं म्हणत होते
हम किती दिवस झाले का तुमचे
नाही का माहित नाही मला पण मी कधी ओपन केले ते पण मला नाही माहित म्हणजे मला टास्क आलेला तो अगोदरच पण मी अगोदरचाच टास्क करत होते हा फोन ऑफ फ्रेंडचा केला नव्हता मग आता आता एक दोन चार दिवस झालं करत आहे बघागा तीन चार दिवस झालेच वाटते बघू आता आणि परत कोण मिळालं तर बघायचं
हा ते मी पण तिथूनच नंबर घेत एक दोघांनी तर हो बोललेले त्यांचा केला आणि माझा करायला कि त्यांना लागला नाही कुणी उच
नाही तस नाही हा तस करायला लागले मला पण काल एक तस केलं त्यांनी फोन लावल्यावर मी उचलला पण जेव्हा मी कॉल करते म्हटलं ना मग नाही आता मी बिझी आहे संध्याकाळी करा असं म्हणा लागले
हो हो
तसं नाही ना करून चालत आता तुम्ही माझ मण म पण त फोन उचलायलाच पाहिजे मग कसं दोघांचे पण होतील ना
हो
मग माझं तस झालं मी त्यानी लावल्यावर मी उचलला फोन मग मी लावते म्हटल्यावर नाही आता मी बिझी आहे संध्याकाळी लावा म्हटले संध्याकाळी मेसेज टाकला तर ते बघितलेच नाहीत म्हणजे ऑनलाईन होते पण रिप्लाय दिला नाही असं झालं केलेच म्हणताना म्हणून मी कोणाला फोन नाहीयच लागयला
माझा ब तसच झालं एकाला केला त्यांनी उचलला नाही आणि मग माझा कॉल वाया गेला ना मला हो बोलले करायला आणि व्हॉट्सअपला मेसेज सेज बघत होते.
हम्म.
तर उचललाच नाही मग माझा कॉल वेस्ट गेला. आणि मग मी नंतर विचारलं त बोलले सॉरी सॉरी मी विसरून गेले आणि स्वतःचा कॉल करून घेतला.
हो हा तसं करावं लागलंत बघा तस नाही ना करायचं. आता तुम्ही माझा फोन उचलला म्हणा की मग तुमचा पण मला उचलणं गरजेचंच आहे ना हो
मग मी मला राग आला ना मग मी म्हटलं की असू दे आता मी परत पण नाही करणार.
होय होय मी पण मग त्यांनी
परत करून काय करू.
होय आणि आता तस मेसेज केले ना मग त्यांना रिप्लायच नाही द्यायचा.
तेच तर. तुम्ही मला टाकलेला तो नंबर आहे ना एक ह मी हा त्यांना मन केलेलं पण त्यांचे कंप्लिट झाले वाटतं त्यांना होत नाही येत कॉल.
होय काय हा हा नाही हो तेनी माझ नंतर जॉईन केलेले.
तर पण हो ते पण सांगतायेत की माझे नाही झालेले पण म त्यांना मल असच एरर येतोय. त्यांना कॉल केला की त्याच सांगतय की एकशे ऐशीच्या पुढे गेलय म्हणून
कुठले सोड ते मग परत लावून बघित काय त्याच्यानंतर
हो आज पण आला होता त्यांचा कॉल मग ते बोलले की तू मला कर मी केल्यावर पण सेमच येतोय आणि त्यांनी पण मला केला की तसच दाखवतय. की नाही होऊ शकत म्हणून आणि दुसऱ्या कुणाला केला तर हो
हा हा म्हणजे आपल्याला तेवढं होत नाही काय.
नाही नाही त्यांचाच प्रॉब्लेम आहे की त्यांचे फक्त त्यांनाच तसं होतय बाकी इतर कोणाला केलं की होतय. तस होतोय कॉल हो.
हा हा
आमच्याकडे ना हवा वादळ वगैरे आलं ना की लाईट पण जाते अहो खूप
होय काय ह आमच्याकडे पण तसच होतय अहो म्हणून आम्ही चार्जिंगच बल लावून घेतलोय आणि कसं होते अंधार झाला ना माग मुलगा मग नाही राहत त चिडचिड करायला लागतोय
आणि हे नेटवर्क पण जात ना मग रेंज पण नाही राहत आणि अ वायफाय पण बंद होतं
होय होय होत सोडा तसं लाईट नसली की सगळंच बंद होतय
मग काय
प्रॉब्लेम होतोय काय मोबाईल पण बघता येत नाही काही नाही पाऊस तर बाहेर पडत असतोय
आमच्यावर परवा पण आमच्याकडे रात्री म्हणजे जवळ जवळ तीन तास लाईट गेलेली आणि काल पण दीड दोन आताच लाईट गेलेली
होय
हो रात त्रि आणि परवा तर इतकं गरम होत होत पूर्ण पावसाचं वातावरण होतं आणि रात्री एवढं वादळ एवढं वादळ होतं ना
हं
खूप जास्त
तुम्ही आता फ्री आहे काय
हो हो
मग मी त्याला झोपवते मग आणि परत झाला तर एक एक कॉल करू मग
हो हो चालेल ना काही प्रॉब्लेम नाही मला कॉल करा तुम्ही आधी म आपण बोलूया
हा म्हणजे तो कस आता झोपला ना मग मला निवान्त बोलायला मिळतय म्हणजे कसं मी झोपेपर्यंत झोपत नाही ना
चालेल
असं आहे
हो आधी मेसेज टाकून द्या नाहीतर मग कॉल करा
बर बर चालतंय
मग्मीी पण तोपर्यंत आराम करते थोडा
हा चालेल त काय झोपतो पाच सहा मिनिटात पण फक्त कसं त्याच्या जवळ झोपायलात पाहिजे
हा लहान आहे ना अजून
ह
चालेल काही प्रॉब्लेम नाही करा तुम्ही मग करून घेऊ ना आज आपले जेवढे लागतील तेवढे आपण करून घेऊ माझे पण भरपूर आहेत माझे आत्ता चार चार ते पाचच झालेत फक्त भरपूर करा म मी काल जना के त्यांनी मला केला पण माझे त्यांना कुणी उचललाच नाही
नाही नाही आ नाही तस ते कराव लागलेत अह म्हणजे क आपलं तेवढं करून घ्यायचं असं कराय लागलेत आपण परत लावलो ना उचलायला नाहीत मग ते फोन किंवा मग बिझी आहे बाहेर आहे असं म्हणा लागलेत आणि काल काल झालं माझ सोबत पण तस त्याच्यामुळे मग मी आज सकाळपासून एकच कॉल केला हा तुम्हालाच दुसरा गेलाय
हो म्हणून मग मी तुम्हाला आधी मेसेज केला आणि मग बाकीच्याना केला चांची रिप्लाय आली मग आता तुमचा आला तर तुम्हाला ग केला आहे ठीक आहे ताई मग करा मला ओके ह बाय